हॅलो
हॅलो
हां बोला ना
हा आता येतोय आवाज हो हो. येतोय येतोय बोला काय करताय?
काय नाही बघा बसले. तुमचं काय चाललंय?
आमच पण आता निवांत आहे जरा थोडस स्वयंपाक करावं म्हणत होते. आणि पाऊस आहे का तुमच्याकडे?
उठलाय आताशी म्हणजे ढग वाज ताय अजून तरी नाही चालू झाला.
हो का आमच्याकडे थोडस येऊन गेला पण आता आहे थोडस ऊन थोडस आभाळ असं आहे. हे
नाही इकडं चार, तीन वाजल्यापासून तर आभाळ आलंय बघा.
हो का आमच्याकडे दोन, तीन दिवस झाला येऊन राहिलय आता पण आज थोडासा पडलाय हो उगं थोडासा पडून गेलाय. अर्धा तास पडलात असेल हा येवुन ह ह ह हो हो देऊयात पाटवुन जरा काय पावसाची गरज आहे सगळे वाट बागून राहिले पावसाचे हो खूप दिवस झाले ना आता. जून महिना पूर्ण संपत आला का दहा दिवस राहिला हो. खूप सारा दहाच दिवस राहिले ना जून महिन्यात संपायला.
हो ना गेल्या वर्षी हा-ह्या टायमिंगला किती पाऊस झालेला शेतकऱ्या सगळं पेरणी वगैरे सगळं झालेलं गेल्या वर्षी.
हो हो गेल्या वर्षी आहो मे मध्येच पाऊस चालू होता आम्हाला गावाला जायचं असं जायला पण येत नव्हंत तर एवढा पाऊस होता गेल्या वेळेस.
मी पण त्यावेेळेस क्लास करत होते ना मग मला दररोज क्लासला भिजतच जावं लागत होतं.
हो खूपऊस होता त जो मे मधून चालू झाला होता तो थांबतच नव्हता. हे अर्ध्या हिवाळ्यामध्ये पण पडतच हो
पडतच होता. पावसानं मणाव घेतलं असल, सगळेजण वरडत होते ना पावसाना. कि बास कि बा मणं आता पावसानं मणाव घेतलं असल.
हं. नाही पण थोडासा कामापुरता पाहिजेल हाय, तल पडला तर कसं हाय जास्तीच पडतय, म्हणजे माणसं वावून सगळं नुकसान करूनच जातय, गेल्या वर्षी खूप नुकसान झालं ना.
लय लय, आमच्याकडं तर ल लय. सुकलंत ऊस आता, अनी जर नाहीय ना पाणी भेटले पंधरा वीस दिवसात, तर ऊसांचं काय खरं नाही.
हो ना आणि हे असं जर राहिला अजून एखा दुसरा महिना तर म्हणजे कस बोर वाचतयबी. असत, तेच पण पाणी थोडं कमी कमीच येतय पळत आमच्याकडे तर हा आमच्याकडे तर मग ते जनावरांसाठी तेवढंच पाणी राहत्यात, मग ऊस साला नाही, कुट दुसऱ्या पिकाला पण पाणी देता येत नाहीय.
हां, आमच्याकड तर ते केमिकल आलेय ना नदीतून त्यामुळ ते गुरांचं पण अवघड झालं प्यायच. हो ना, ते हिरव्या कलरचं काय केमिकल हाय कुठं कृष्णा नदीत सोडलय.
हां हां.
ते सगळं पाणी हिरवंगार झालंय नदीचं म्हणून सांगितलंय. गुरांना बी पाजू नका आणि पिऊ पण नका. मग फक्त खर्चायलाच यूज. करायच, पण गुरांना कुठलं पाजायच असं अवघड होतय ना? मोटरांची लाईट आपण बंद केली ना.
प्यायच्या पाण्याच कसं आपण फिल्टर ते लावून किंवा हिकडं तिकडं आणून हे करू शकतो.
हा एक दोन हांड आपण आणू शकतो. तसं गुरांना भरपूर लागतं पाणी. दिवसात दोन तीन वेळा तर त्यांना दावलंच दावायचं लागतं.
हम. आणि आपल्यासारख ग्लास दोन ग्लास पण पिऊन चालत नाही त्यांना. होना होईल काहीतरी थोडासा - -
आणि जर नाही पडला तर महागाई पण किती वाढते बघताय ना.
अगोदरच ते युद्धामुळ महागाई आहे. अगोदरच एवढे सारे महाग होऊन बसलय. आमच्याकडे सिलेंडर तीन हजार रुपयेला येत आहे.
तीन हजार.
हो तीन हजार रुपये हो एवढा अगोदर किती बाराशे आठ आठशे बाराशे पर्यंत येत होता. आता तीन हजार झालाय.
एक काम करा. आमच्याकडे या तुम्ही गॅस न्यायला आमच्याकडे हजारपर्यंत भेटतोय. पण त्याला कनेक्शन पाहिजे हं स्वताच जर स्वताच क - - नेक्शन नसल ना - -
हा हा नाही नाही आमच कनेक्शन आहे. इथल्याच आहे आम्ही जिथे राहत तिथ. थलं सगळं हे आहे. पण डायरेक्ट ना बाराशे रुपयवरून डायरेक्ट तीन हजार रुपयेच केला.
एवढा, खरंच लइ महाग केलाय तुम्हाला राव.
तेमध्ये न्यूज नाही आली की नाही भेटणार नाही सिलेंडर आता भेटणार नाही, मग लोकांनी काय केलं? दोन तीन तीन सिलेंडर असे घेऊन ठेवले. आणि असं पण देईना खुप झाली असं डायरेक्ट. तो दोन तीन हजारलाच गेला. दीड नाही किंवा दोन नाही डायरेक्ट तीनच.
आमच्या इथ पण म्हणजे ज्याच कनेक्शन नाही ना गॅसच तें नाही फक्त अवघड हाय आता, आम्ही पण सिटीत राहायला आल्यामूळ आमच्याकड पण कनेक्शन नाही. ना आणि आता कनेक्शन नवीन भेटनाच झालं. म पाच किलोची टाकी आम्हाला हजार रुपयाला भरून आणायला लागत्या.
हो का? नाही म्हणजे कमी हाय तुमच्याकडे आमच्याक डे खूपच म्हणजे आमचं का नाही की म्हणजे असं आहे सगळं आहे.
हा ना, मोठी टाकी हजार रुपयला आमची इथं भरून भेटते. आम्हाला छोटी टाकीे हजार रुपयला भरून देतात. का तर ब्लॅक न भरून भेटते ना.
हा हा आमचा ब्लॅक ना असं रेग्युलर हाय, पण तीन हजार घेऊ लागले. आवघड झालंय, हा आमच्याकडे असं पण खूप सारा भाजीपाला सगळ महागलंय. मेथीची एक पिंडी घ्यायच म्हणल तर चाळीस, पन्नास रुपये सांगतात.
एवढे?
हा एवढी महाग आहे. म्हणजे आमच्याकडे पाव किलोच चालू होते, तीस किंवा चाळीस पासून काहीपण पाव किलो गवारीची शेंग पाव किलो घ्यायचं म्हणत
हा ते आहे ना ते आम हीत आहे ना तीस ना आहे. तीस रुपये पावशेरण आहे, पण अ चाळीस अन् पन्नास लय होतय. एवढं म्हटलं ना, तर सिटीत राहणं काहीच उपयोगाचं नाही. मग दररोज डाळी आणून खाल्ल्या पाहिजे त्या.
हा म्हणजे सिटीमध्ये कस पैसे दिसतात आलेले, पण तेवढं ते खर्च पण होऊन जातेत. बघा ना, एक मेथीची पेंडी घ्यायला तर पन्नास रुपये कस तर कमी करून चाळीस रुपये केले ते पण सुकल्याली होती म्हणून.
हा ना सगळी महागाई वाढलीये, तस पेमेंट पण वाढायला पाहिजेत ना माणसांची.
तसं नाही करत ना नाही म्हणजे असं कस लोकांना पैसा दिसत. पैकी हा ठीक आहे ह्यांच्याकडे खूप सारे पैसे पण तेवढं महागाई पण वाढले प्रत्येक गोष्टीला महागाच आहे. तेलाच्या पुड्या पासून तेला पड आपलाड अोदर सा सतरला मिळत होता. दीड चेहरा गेलाय दीडशे रुपयाला पुढा येत.
होय.
हो ना गावात. कडे चांगलं असते म्हणजे भाजीपाला काय विकत घ्यायची गरज नसते आपल्या शेतामध्ये जाऊन मस्त तरी.
हा ना पण शेतात पण यायला यंदा पेरण्याच नाहीत आमच्याकडे कसं सगळ उसेच आहे मग ऊसात नाही काय पाचलीशिवाय.
होण म्हणजे ते खुरपत आणि चांगलंअस भाजी. आमच्याकडे भरपरून मिळतात.
आमच्याकडून आमच्याकडून ते केमिकल वगैरे टाकतात न उसाला सगळं म्हणजे पीक मरावं त्यासाठी. आणि ऊस मोठा झाल्यानंतर ते लावायचं अ सूर्यप्रकाश भेटल्याशिवाय पण ते व्यवस्थित हे होत नाही ना उगत वगैरे ना. प्रॉब्लेम हाय अन् पाणी असल्या शिवाय ते तरी भाजीपा.
ते येतच नाही हा हो ना तेच ना प आमच्याकडे कसं अर्धी शेती अर्धी म्हणजे अर्धी ऊस केलेला आहे ना अर्धी असं खाण्यासाठी गहू, ज्वारी वगैरे त्याच्यामध्ये जास्त केमिकल्स नसतात ते खरकूनच काढावं लागत गवात हा हा नाही आमच्याकडे अगोदर अगोदर होता ऊस पण ते कारखान्याचा पण जरा अस पैसे देण्यासाठी परत हे करतात ना मग त्यामुळे अर्धाच आणि गहू, ज्वारी पण परत वी विकत घेऊन खायला ते नको वाटतंय कारण कधीच नाही घेतलेले विकत ना असं एकदमच घ्यायचं मग ते कशाला म्हणतात ना मग घरचे थोडस घरीच गहू खाण्या पुरता सगळ्या थोड्या- थोड्या, थोड्या गोष्टी करून घेतेत मग त्यामध्ये केमिकल वगैरे खुरपावच लागत खुरपूनच गवत काढायच त्या
त्यात म नाही येत करता आता ते छो असतना म केमिकल त्याच्यावणी पण उडत सगळं.
भाजीपाला वगैरे ते सगळं त्या शेतामध्येच असतं.
आमच्या इकड मग असतं ना म्हणजे काही जण करतात माळवं वगैरे पण ते करतात सवऱ्यावर टोमॅटो, भेंडी वगैरे करतात ना कीटनाशकांसाठी करतात का तर किडे वगैरे बस
हा किडे वगैरे बसू नये म्हणून.
आणि ते टोमॅटो म्हणले खराब होऊन आपण खाली फेकतो ना त्याचे चिलटे वगैरे तयार होतात मग ते चिलटे जर चांगल्या टमॅटोवर बसले वगैरे तर ते पण टोमॅटो खराब होतात ना.
हा हो ना नाही आमच्याकडे जास्त थोडं -थोडं आहे असं म्हणजे खाण्याच्या वस्तूवर जास्त नाही फवारनि. करत असं रात्रीभर असं हा.
आमच्याकडें असतं बऱ्या पाहिकी म्हणजे ते विचारच करत नाहीत की बाबा आपल्याला पण ते गोष्ट खायची म्हणून एवढंच त्यांच्या डोक्यात असत की हा बाबा पट दिसन कधी मोकळ
ह आणि असं कोण असं बाजार पण बाजारामध्ये पण नेहुन विकत असेल तर मग ते पण करतात ना अस जास्त चांगलं दिसण्यासाठी चांगलं येण्यासाठी हा हा मग बाजारपेट जरा
नाही ना स्वतःच पाणी व ते करतात माळवे वगैरे मग ते तसच पी कावर फोरून वगैरेच
हा ह हो आमच्याकडे एवढं असं नाहीये आणि आमच्याकडे कसं सगळे शेतीच करतायेत ना त्यामुळं विकत कोण आणत नाही. घरच्या घरी, घरच्या घरीच असतय सगळं कि मग ज्यांच्याकडे आहे बाजारात विकू शकत तर ते मग विकतात ज्यांच्याकडे नाही, तर मग असं शेजारी पाजारीे देऊन सगळं म असं चालू असं दे घेवाण.
होय ना
हा
आमच्याकडे नाही आमच्याकडे थोडस जरी पावलावर जराशी चार झाडं भेंडीची लावली ना हा बाबा ग गमाल्यावर भेंडी गावली ते पण सुद्धा कुणाला देत नायत. फुकट जाऊन म विकून येतेल पण फुकट कोणाला देत नायत.
हो ह आमच्याकडे कस नाहीत आमच्याकडे आमच्याकडे थोड आ स पण होत ना आम्ही सगळे आता शहरामध्ये आहोत घरी मम्मी पप्पा दोघच असतात ना तर ते, ते हे पण नाइ केलं विकलं पण नाईय, त्यांनी सगळं म्हणजे शेजारी खा आमच्याकडे आणून दिले त्यांनी स्वतः तसं विकत नाई कोणाला आंब्याचे झाड आहेत, परत चिकू आहेत थोडेसे. म ते नाय विकले. सगळ्यांना सगळे येऊन खावा सकाळी नाही की कोण आम्ही असू नसू शक तुम्ही येऊन खात जावा म्हणजे त्यांचं असं म्हणय की वाटुळ होण्यापेक्षा खातेत ना लोका च्या जातय ना पोटात तर असय
चालतय मग
हो चालतय, हो छान वाटलं तु बोलत तुमच्या शी. हो ठीकय